आवाज आलाय काय?
हम्म येतोय की.
हं-हं काय करालास?
काय नाही बघ निवांत बसलोय.
हम्-हम्-हम् अयोध्या?
या
उशिरा झोपल्या की म.
होय आज भर वेळ झोपल्या बघ.
हां-हां झोपू दे झोपू दे घे, आता आणि शाळा चालू झाल्यावर काय झोपाला मिळते.
झोपायला जास्त मिळत नाही, आणि काय म्हणतास म? चाहा. तेना ना.
झाल्या ब चाह तेन. तुझं?
आता करायचं. निवांत बसलेलो हितं पलीक कडं आलतो शेजऱ्यांच्या गप्पा मारत बसलेलो.
हां-हां-हां
तर सांगायला गेलू, कसं काय काय ते.
हां-हां-हां
तिला सांगणार आय जरा मनून. ते जरा तिला सांगत बसलेलो.
हां-हां-हां-हां.
कळायच चहा तेन चहा दिला नई आजून. च वातावण गार झालंय ग मी चहा पित नाही, खरं चहा पिऊट वाटालाय.
पूर्ण सगळं वातावरण.
ढगाळ पण झालंय नी गारटा हाय ढगाळ असलं की, वेगळं ग. गारटा असं सुटलाय बघ, हं-हं-हं भरपूर वारा आहे. पोरगी आता उठली की काहीतरी काहीतरी खाया खायला खायला म्हणत्या बघ आता.
गुरुवा
आता आणि शाळेला चाललोय ते आणि काय तर काय तर करून ठेवायला पाहिजे, आल्यावर त्यांना द्यायला खायला.
खरं हेल्दीच करायला पाहिजे गं, काय करायचं खरं अस् टिकण्यासारखं आता पावसाळ्याच्या दिवसात. काय, ती आंबाड्याची भाजी पण. ते नव ते अंबाड्याची भाजी असत्या बघ. आपण रेग्युलर खात. ती वाळवून ठेवून पावसाळ त्याची भाजी कशी करतात ग ती.
आंबाड्याची भाजी होय. हाय असच करायच. जरास पाण्यातन एकदा काढायच गरम पाण्यात नाय हाय आपण कर त तस करायचं रेग्युलर
तथ लय लोक क वाळवून ठेवतात बाबा बघितलय
आता हाय की मिळालं कि मी बघितल बाजारात
आता नाही आता लई पाऊस सुरू झाला क नाही सारख की भाज्या सगळ्या खराब होत तद
होय होय होय
त्यावेेळेला बरं पडतय कनी
होय होय होय
नाही म्हणजेण हचा वाढदिवस आहे काय करायचं जेवणाच मला टेन्शन आलंय बघ
काय आवडतं ते करायचं मग
हम् आता काय आवडते नॉन वहेजच आवडते आणि कायवडते ते खराता अधिक महिना आहे ग आता अधिक मेहनत काय आता नॉनव्हेज बरोबर वाटत नाही ग तीन वर्षात ना एकदा अधिक महिना येतोय आणि महिनाभर तरी देवासाठी जरा पाळाव ऑ
पाळायचं होय की आणि आता लोक ह्या महिन्यात काय काय काय काय करतात तर मग पारायणकर हे कर ते कर करतात आणि
होय केवढं लोक धार्मिक कार्य करतात आणि हाय त जिबेचं चोचल आवरायचं होत नाही माणसाला
होय हा
काय करू स्वयंपाक म्हण तेच कळ ना झाले आणि काय सुद्धा घेत लं नाही अ एवढं वाढदिवस आहे काय आणलं पण नाही अगं सकाळपासून काम काम करत कसले आता जायचं म्हटलं तरी पोरगी झोपल्या तेवढ्याच हेनी येणार आता कामावरन मग आल्यावर राहात समोरच तेच्यासाठी काय आणायला गेलं त्यांना कळणारच क काहीतरी मलाच आणायला गेलं म्ह अगो आजलही काम होतं आजलही काम होतं आणि आता एकदम उठली का झोपेत ना रडणार ग त म्हण मी काय केल जरा इथ शेजऱ्या जायच होत पण मला दोन तीन दिवस झा बोलो त ती होयी आ होय नियामणी म तिझ्या अस म जला गोलदपूर शि म्हणून गेलेलो क ती एक पाच मिनिटं झाली गेल नुसतं तोपर्यंत तुझा फोन आला
हम्म हम्म हम्म
मग आता तेच म्हणाले आता हाय वेळ कामतेना आवडलात स्वयंपाक पण काय आमटी हाय भरपूर दुपारी गरम गरम भात लावलेला उरदाचे पापड भाजलेले मग काय भाजी आणि चपाती तेवढीच करायचंय ग म्हणजे भात अमटे हाय शिलर रामबनडीपेश शिकरणकरायचं आंब्याचं एनेक काय आता ते उद्याचं काय ते वगैरे करायचं म्हणत स्वयंपाकाचा तर सगळं ते नियोजन करायला पाहिजे ग.
होय ते मध्ये आपण ह्याच्यात गेलो आपण साक्षीकडे गेलो. ला त केल् न होते काय ते कोपता दुधी कोफ्ता ते पण छान वाटते की मी आज दुपारीच बघितलं होती रेसिपी
दुदी कोफता व हम्म ह खर त्या आपल्यासारख्या खायला बरं वाटतेय ग मवसाारी माणसांना कोपता दुपता दिलं तर काय त्या कौतुक वाटत नाही अशी डिश पाहिजे. हेल्दी डीश नको त्या लोकना त्यांना कस पहिलं असं चमचमीत असं हा असं तर्री बिर्री आलेलं सारू सुरू खटाम खुट तो माझा आवाज कि खायला आवडतय का आपल्यासारखं खातत व्हय मुळू मुळू मुळूपाक काय म्हणतात त्याला पाला पाचोळा
आमच्या तर काय पण असलं कि वेगळं म्हणजे असं बड्डे बिड्डे असल्यावर पनीरच ठरलेलं असतय
आता आता बघ तुला सांगू सगळे म्हणजे असं ट्रेडिंग अस बदलायला लागले सगळं काहीतरी ट्रेंड नवीन नवीन ट्रेंड येते सगळ्यांचा काय पनीर. पण आता कनई जाणार आणि काहीतरी अशी भाजी येणार कनई सगळ्यांच्या घरात तीच बनणार.
होय आता पनीर आधी होत काय सांग फक्त हॉटेलमध्येध्ये तेवढंच होतं घरात कोणाच्या आधी आता पनीर आधी होत काय सांग फक्त हाँटेलमध्ये तेवढंच होत घरात कोणाच्या आधी पनीर होत होत सांग कायतरी असलं की बटाट्याची भाजी करत होते सगळे जुनी लोक हा कुर्मापुरी लय फेमस हो
कुर्मापुरी केलं की झाल आणि शिरा भात ती परवा ती आमटी केलती की मी ती बाजार आमटी मला नवरा म्हणतोय काय आमटी? सगळा बाजारच करून टाकलीस सोड तू? हू म्हणून सगळ्या डाळी घालून ती जल त्या आणि म्हटलं मग तेच कि खर क नाही काय झालत? हा आणि मटकीचीच घालाय नाही मी कुठली घातलेली माहिती? उडदा ची हरभरा ची तुरीची आणि मुगाची युट्युबला बघितलेलं मी आणि तू केलो काय आमटी बिमटी आणि धन किती घालायचं प्रमाण तेन माहिती नव्हत आणि धन हू म्हणून घातलय कि ग मी आणि त्या धन्याचा वासान मलाच लागलं मळमळायला ह
उग्रं झालं अस म ते
नवरा म्हणतोय मला हा काय आमटीचा बाजार केलास तीन दिवस आता आमटीच खायचं बाळा. हिला अयोध्याला म्हणतोय तीन दिवस आमटीच खायचं बाळा आणि आपण दुसरं काहीच खायचं नाही मम्मीने तीन दिवसाची आमटी केल्या टीचा बाजार करून टाकल्या काय नव्हच काय सांगू तुला? खरा आमटी ती कस हातात बसलेली असत्या तेच्या. ते मला एवढं परफेक्ट जमलं नाही.
होय मसाला पण, ते आता पहिल्या होय मसाला मिळतो
कांदा, लसूण मसाला, तिखट, आले, लसूण पेस्ट
ते पण असतंयच पण, त्याचा आणि त्याचा आणि वेगळा मसाला आहे बीई काहीतरी म्हणजे तिथं आम्ही गेलतो क नाही परवा तर तिथं लिहिलेल होतं बाजार आमटीचा मसाला मिळेल म्हनून.
मग घेऊन यायचं एक पॅकेट ग.
आग तेवढं लक्षात आल नाही माझ्या. घरात करायला येतय म्हणलं कशाला आणयच? म्हणून मी
मदी अस करायला बर वाटतय ग म्हणजे कोणतरी आलं तर तेवढंच एकदा करून बघितल आणि हा छान वाटतय ग आणि होय मला मा माझ्या लक्षातच आलं नाही तुला सांगायचं तुला मी सांगितल आसात तू आणली नली असतीस बग. अजून त्या आगळ आणल्या असते आगळ का आणायचं पण
घरात पडले आगळ तुझं आगळ इथच पडलाय माझ्या पशी कधी घेऊन जात्यास बघ. ये ते पण छान आहे ग विद्याथी ह्याच्या बरोबर म्हणजे नॉनव्हेज केले स
हा सोनकडी अय नॉनवेहेज काय व्हेज सोब पण आपण खाते नॉनव्हेज काय नाही जास्त हा म्हणजे उष्णता कमी होत्या ना शरीरातली. त्यामुळं ते बॅलेन्स राखायला.
आम्ही एका हितन आणलेलं काय म्हणजे आपल्या तिच्यात आच्या इथे गावात आणलेलं ते काय मला पहिल्यांदा एवढं आवडलं नाही आणि आम्ही मालवंड गेल्यावर तिथं पिल्यावर की नाही तितक छान लागाल तर ते आणि गाऊून पण ल छान लागाल ते मी कधीच आवडेल ना खात नव्हत तिथं लय छान लागलं ते त्यांचे वेगळेच असतं ग त्यांची टेक्निक
काय अगं एक एक जन खरं त्या भागातली लोक असतात ना त्या भागातल्या लोकांनाच ते च छान जमते मी लई वेळा ट्राय केलो काय
आणि त्याने आपल्या साध्या तव्यावर करत नाही त्यांचा तवाच वेगळा असतो धावण्यात.
त्यांला माहित त्याच्यात ना खरं एक एक जन त्यात बाई म्हणजे असं एकदा दोनदा जमतय अग मला सग ग जमतंय काय खरं ते घावणे जमत नाही बघ मला आणि खायला तर आवडतंय
हम्म ते ताकत भिजत घालाय का म्हणा म्हणजे मगते कि नाही अंबुस लागते म्हण
मी डायरेक्ट मी पाण्यातच भिजवलेलो छान झालतो सोडते परवा खरं स आंबूस सवाल नव्हती.
ताकद घातला रेत अस खरा आता लक्षात ठेवा आता अ पावसाळ्यात किंवा थंडीत आंबत नाही बघ च पीठग डोश्याचं वगैरे त्यावेळी काय करायचं माहिितये काय कांदा कापून घालायचं बघ सरपीठ फुगून वर येत
हा हा हा हा हा हम्म मग ते खाली तळाला जात नाही कांदा म्हणून टकल्यावर
अगं आपण काय करायचं पीठ पीठ म घालायचं आणि बरोबर मध्ये कापून ठेवायचं ग त्याच्यावर त्यांनी परत पीठ टाकायचं.
हा हा हा हा हा मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी मग करताना ते खराब होत नाही ना म कांद्यामुळ
नाही नाही पीठ छान आंबलेलंच आहे दुसऱ्या दिवशी करताना तो कांदा काढायचा. खंड कांदा घालायचा नाही तर पिठासोबत सगळ्या डाळीसोबत बारीक करशील ते
नाही नाही स का चाल करेल तू सांगितलंस का उपाय सांगितलंच. परवा पहिला
नाहीत मी म्हणून राता पनीरची भाजी आ स कशी ट्रेडिंगला हाय तशी तुझी क ट्रेंड व्हायची त्या डोश्याची कायत नवी ड्रेस शोध लागायचा
सगळं
हम्म चल बाई माझे पोरगी उठले असे बघ तो मीथ आजीपाशी बसले बोलत बोलत रडत जायची. बाहेर चल ठेऊ का.